हॅलो हां आवाज येतोय माझा नीट?
हो आवाज येतोय माझा येतोय आवाज?
होहो येतोय येतोय. अं लाम राम नमस्काल ताई नमस्कर... कश्या आहात?
मी ठीके.
एक दम मस्त मजेत.
हं हम बोला कुठल्या विषयावर बोलायचं?
अं विविध कला. आणि त्यातून रोजगारअ हं हं.
हां हां म्हंजे आपण ज्या कला करतो अं त्यातून रोजगार पणअ निर्मिती होऊ शकते. अशा विषयांवर बोलूया आपण हां हम्म हम् हां. हम्म तर कसाय कीअ अ प प्रत्येक माणसाच्या आणि बाईच्या हातामध्ये, अंगामध्ये एकतरी कला अस... तेच पण हां त्या कलेचा.... तो कसा उपयोग करून घेतो त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हंजे काही काही लोकअ त्या कलेच पुरेपूर उपयोग करून घेत...... ता आणि तेच नंतरअ त्यांना म्हंजे प्रोफेशन हुन जात एक प्रकारे त्यांना....... म्हंजे व्यवसायासाठी पण ते उपयोग करू शकतात. अंअ एक माझी एक मैत्रिणे तिलाआ स्वयंपाकाची आवड होती. जेवण बणवण्याचं आणि मग तीच आवडतीने पुढे खूपअ डेव्हलप केली आणि मोठं हॉटेल टाकलं.
अरे वा होना अशाया कला असतात.
हां तेचना तेअ तिच्यातली जी कला होती अं त्या कलेच.... तिने व्यवसायात रूपांतर केलं. असं हं अशा अनेक कला असतात की अ ज्या माणूसअ शिक.... कून पुढे अमं न समृद्ध होऊ शकतो त्याच्या अ असंत् त्या कला म्हंजे कोनत्या कोनत्या आता. अ शिवणकलाय अ शिवणकलेमध्ये स सुद्धा बरेच बायका अते शिकून ब्लाऊज अ शिकतात काई काई काइ ड्रेसेस शिव अ शिकतात तसं माणसांचय मा माणसंपणं अ म्हंजे लेडीजचे कप कपडे अ शिवायला शिकतात किंवा म अ माणसांचे पण कपडे अ शिवायला शिकतात ह आणि त्याच्यातून त्यांना रोजगार निर्माण होतो त्यांचा हा हा
आणि अजून अशा बऱ्याचशा कला आहेत भमब्रॉवडीने आता ज कोणी टेलर लोककडे असेल तर तिथे लेडीज त्यांना म्हणजे त्यांची एक डिमांड असते की मला या ब्लाउज वर मला अस अस एम्ब्रॉयडरी करून पाहिजे मग बरो म ते टेलर लोक ज्यांना एम्ब्रॉयडरी येते त्यांच्याकडे ते ब्लाऊज देतात किंवा ड्रेसेस देतात
हो बरोबर
हा आणि मग त्या लोक जी आहेत एम्ब्रॉयडरी करणारी ती एम्ब्रॉयडरी कर म्हणजे ही कला आजीआहे
हा
कला म्हणजे परत त्या लोकांना एवढ येते म्हणून त्यांच्याकडे काय येतात सगळे ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा तर त्यातून हा एक रोजगार निर्मिती होऊ शकते त्यांची नाही का हो नक्कीच आणि त्याच म्हणे त्यावर त्यांच खर तर घर पण चालत असेल मे बी किंवा त्याचा एक छंद पण असतो
हो
तर त्याच्यातून हे एक रोजगार निर्मिती होते एम्ब्रॉयडरी झाली पेंटिंग झालं
होा
साड्या पेंटिंग करून देतात कोणी काय ड्रेसेस पेंटिंग करून देतात
हो हो हो हो तर म्हणजे कस छंद आवड कला आता काहीकडे गायनाची पण कला अस ते बघा तर ते लोक म्हणजे कसं की लहानपणापासून त्यांना आवड असतेय गाणं म्हणण्याची वगैरे तर जर समजा त्यांना त्यांनी जर त्या छान पैकी प्रॅक्टिस केली तर त्यांना मोठ प्लॅटफॉर्म पण नंतर उपलब्ध होऊ शकत जर वातावरण घरात किंवा आजूबाजूला त्यांच्या हायस्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये जर तस वा झालं कारण आमच्या बरोबरच एक एक जण होता तो तर मोठा गायक झाला आता हा तर त्याला म्हणजे पहिले पाासूनच आवड होती गायण्याची
अच्छा अच्छा हो तस घरातून पण सपोर्ट असला आणि त्याला आवड असली तर तीच पुढे जाऊन ते मोठा प्लॅटफॉर्म मिळतो त्यांना
हो हो हो काही ना ऍक्टिंगचा शोक असतो बघा हा अभिनयाचा शोक असतो ह आणि ते मग शिकतात ते लहानपणी किंवा मग समजा लहानपणी जरी अ नाही जमलं तर मग कॉलेजमध्ये गेल्यावर त्यानंतर पण काही काही नोकरी कर करता पण हे शिकत असतात काही न ह हो हो हो हो आणि तेच मग नंतर कधी कधी त्या फिल्डमध्ये आपला पाय रोवायचा प्रयत्न करतात कधी कधी हो हा कधी कधी साईड बाय साईड छंद जोपासतात
जोपासतात हो हो जे कधी कधी म्हणजे ही जी लोक आहेत ज्यांना खूप आवड आहे आणि त्यात ते करू शकतात जॉब करून सुद्धा करतात शेवटी कधी कधी ते जॉब्स सोडून देतात आणि हे जे छंद जोपासून त्यांच ते रोजगार त्या म्ह त्यांचा मी एक निर्माण होतो छंद पण जोपासला जातो तो आणि त्यावर त्यांचं आयुष्य पण अ डिपेंड म्हणजे सगळं जे काय असेल ते एकदम छानपैकी ते निर्माण करू शकतात स्वतःच असं.
तसं बघा बायकांमध्ये ना काही काही मेहंदीची कला अस ते मेंदी शिकतात बघा आणि मग तेच मग मेंदी प म्हणजे त्या छानपै त्यांनी शीकल्या आणि प्र टीस केली मुख्य म्हणजे खूप प्रॅक्टिस वगैरे केली तर तोच त्यांचापण व्यवसायात रूपा होऊ शकतं कारण इथे बघा लग्न समारंभ असता बाहेरचे ठिकाणी तिथे नवरीच्या हातावर मेहंदी काढायची नवरदेवाच्या नंतर त्यांच्या बरोबरच्या असता बाकी ठी की वराड त्यांच्या त्या बायकांच्या हातावर मेहंदी काढायच काम अस मोठ कॉन्ट्रॅक्ट मिळत आणि आजकाल त्याला पण चांगले पैसे मिळतात.
पैसे मिळतात खरच आहे खरच आहे खूपच छान आणि नेल आर्ट नेल नेल आर्ट म्हणून आहे बघा एक ते खूप जबरदस्त ट्रेंडिंग म्हणत आता हल्ली जो एक शब्द आहे ट्रेंडिंग मध्ये तर तस आहे नेल आर्ट. असल छान आहे म्हण ते न त्याला इतकं म्हणजे वाटत अस नख आहे छोटसच. पण त्याच्यावर जी आर्ट जी असते ना ती करण्याची जी कला आहे ना ती खरंच एक एक वेगळीच आहे. काही काही लोक म्हणतात की अरे काय नखावर काय त्याला काय आर्ट ए का ते काय पण ती आहे जर बघितलं ना खरंच तर खरंच ती आर टच ये कलाच ये ती एक.
खरंच येना खरंच येना. छान आणि शिवाय हे रांगोळीचं पण असतं ना. काहीना रांगोळीची आवड असते आता आम्ही आमच्या लहानपणी जेव्हा आमच्या गावी जायचो ना तेव्हा आमच्या मावशीला फार आवड होती ती रांगोळी वगैर वगैरे काढायची असं दिवाळीच्या दिवस वगैरे असायचे ना त्या काळात रोज एक छान सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढायची अस अ तर आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी विशेष म्हणजे खूप मोठी रांगोळी म्हणजे जशी काही स्पर्धाच असायची. सगळ्यांच्या आजूबाजूला कोण सगळ्यात मोठ छान काढतं रांगोळी असं.
हो गावाकडे हे बघायला मिळत कोण जागा छीटी रोड असतो छोटसा मधे पण प्रत्येकाच्या दारात ऐवढी मोठी रांगोळी असते ना ती म्हणजे एक स्पर्धासाठी ते खूप सुंदर आणि सुरेख काढतात रांगोळी.
हो म्हणजे गेलं कोणी त्यांच्या घरी गे गेलं गेल्या किती मन प्रसन्न होतं.
एकदम एकदम लगेच रांगोळीने मग बघितल्या बघितल्या मन प्रसन्न होतं.
हो ना म्हणजे जस काही येणाऱ्याच्या स्वागतासाठी काढून दीली ती ह.
हो हो खरंच खरंच आणि ते त्याच्या मागे ते कारण पण तसच आहे जे येणाऱ्याचं स्वागत पण आहे बघित त्यावर मन प्रसन्न पण होत आणि त्या रांगोळीवरड घरातल्या व्यक्तींचे म्हणजे घरात संस्कार कसे आहेत किंवा स्वभाव कशे त्याच्यावरन पण लगेच एक अंदाज बांधला जातो. आणि एक आणि एक अजून पण त्याच्या मागचा एक कारण की घरामध्ये जे अ सकारात्मक एक वेवज असतात ना ते टिकून राहाव ऊर्जा आणि बाहेरच्या जे नाकारा त्मक ते घराच्या आतमध्ये येऊ नाही किंवा नजर लाव कुण ना आहे कोणाची म्हणून ते रांगोळी दारामध्ये ती काढली जातं असं पण एक त्याच्या मागचं एक कारण आहे.
हो छान-छान माहिती मिळाली बरं का? हा हा हा त्याच्यात आणि अ त्याच्यात रंग वगै रे भरून अशी अजून ती सुशोभि सुशोभित केली जायची नंतर ना एक काय करायची की एक अ ता ना पुठठा असायचा बघा त्याच्यावर अशे हे होल्स पाडून ठेवायचे म्हणजे दरवेळी ते थेंब टा कत बसल्या पेक्षा एकदा त्याच्यावरून हे केलं की लगेच थेंब ते पडायचे खाली हा समोर पटकन व्हायचे रांगोळी असं
जे का लाईन मध्ये पण याय
हा हा हो अ पण आता कसं आ रेडीमेड रांगोळ्या निघाल्याय म्हणजे बनवतात रांगोळ्या वेगळ्या वेगळ्या असतात बघा
खूप खूप खूप आक्रिलेक पुठ्ठ्यांच्या किंवा ते अ फॅब्रिक आ हा ते एक वेगळ्या
आस नोकरीचा सुद्धा असतात म्हणजे ना ते कसं आहे माहिती का आजकालच्या दकाद कीच्या जीवनात बायकांना वेळ नसतो ते रांगोळी वगैरे काढायला दारापुढे म्हणून मग ह्या रेडीमेड रांगोळ्या असताना ते जस्ट ठेवून द्यायच्या नुसत्या
ज्स्ट द्यायचा हो बरोबर आणि बिझनेस झाला ना त्याच्यामुळे एका बाईला त्या च्या मागे बिझनेस मिळाला की ह्याच्या ही जी कला आहे त्याच्यामुळे ते एकाच बाईला बिझनेस मिळाला की तिचं त्याच्यावर घर चालतं हो. एक रोजगार निर्माण झाला ना त्याच्यातून म्हणजे एक आपला जो विष चय त्याला धरूनच आहे की जे आपला छंद आहे, घेया कला आहे त्यांना रोजगार मिळाले की होतेच होते.
हो म्हणजे ती ते दुसऱ्यांना शिकवू शकते त्याच्याने तिला अर्थ अर्जन हो होत आणि अ ते जर तिच्याकडून कोणी विकत घेतलं तर मग तो ही चांगला व्यवस्थ
हो अगदी अगदी हो हो हो अगदी बरोबर म्हणजे कला कु ठली अशी हे नाही की छंद आहे बरोबर आहे पण छंदात म होऊन तुम्ही रोजगार निर्मिती करू शकता आणि कुठलाही कुठलाही छंद असो च्यातून रोजगार निर्मिती होऊच शकते. आणि करायला पाहिजे.
नक्कीच हा हा हा एकेकाच्या आवडीचा भाग अस आणि एकेकाच्या मनाचा प्रश्न असतं कोण किती ते ए वाढवतो होत ब ते असं आपला छंद कोण किती जोप असतं म्हणजे समजा नाही तरुण वयात ज जमणार तर समजलं आपलं वय झालं आपले मुलं मोठे झाले तेव्हा तरी जोप असलचं पाहिजे तेव्हा
पाहिज्यात हा ग हो हो. तुमच्याशी बोलून खरं छान वाटलं ताई. अ चाल चाल धन्यवाद धन्यवाद!